हॅलो
हॅलो
हॅलो आवाज येतोय गीता माझा
हो मॅडम येतोय
हा आज काय, काय केलं तू
आज का मॅडम मी वडगावला गेली होती
ह
चार नंबर अंगणवाडी मध्ये आज आरोग्य तपासणी होती ना तिथं गेली होती पदन उंची घेतली
आरोग्य तपासणीच्या वेळी कोण उपलब्ध होत तिथे उपस्थित कोण होतं
आ अंगणवाडी ताई होती आक्का, ताई, सोनी साईबीताई पण होती सुरेखा पण आली होती आणि सचिन डॉक्टर पण आले होते
आणि नंदुरबार वरून जे वैद्यकीय अधिकारी येतात ते आले का नाही?
नाही ते नाही आले होते
अ फक्त सचिन डॉक्टरांनी केलं का
हा सचिन डॉक्टर आले होते सकाळमध्ये येऊन लागले डॉक्ट क्टर नऊ वाजतास आ
हा मग किती मुलाचं वजन घेतलं असेल तरी अंगणवाढीन क्रमांक चार मध्ये सगळ्यांचं झालं का
हो काही, काही मुलं बाकी होते मॅडम तरी झाले असतील पन्नास असं
हम् आणि कालपणंत तू त्या तिथेच घेतलेलं ना
हो मॅडम काल पण घेतलं मग बाकी अजून मुलं होत ना राहिलेले त्यांना प परत आज बोलवलं
ह मग माझं असं म्हणणं होतं गीता की काल अंगणवाडी क्रमांक तीन मध्ये डॉक्टरांनी आरोग्य तपासणी केली हे ना मग तू काल ति काल तू तिथं उपस्थित राहायला पाहिजे हो त अंगणवाडी क्रमांक तीन
तिथच जाणार होती तर अक्का ताई मला सकाळ पासून पाच का सहा कोल करून टाकले. तू इथंज ये इथंज ये असं सांगत होती ती ताई.
आणि बघ तुला ते वजन वगैरे देतात का नाही मग?
हा ना मग मी सांगितलं ना मग मी आता त्या ती तिकडं पण जायचं होतं मला तिकडच्या पण मला वजन उंची लागते मग मला ताई देणार नाही तर तुम्हीच बोलवून घे तलास आज तुमच्याकडे आली असती अस सांगितलं मी ताईला तर माझ्या पाय दुख ता आहे ना म्हणून तुला बोलवून घेतलं असं सांगते ताई. काही तरी पाय म
असा कामाच्या वेळे बरोबर मी आठवणी येते म्हणा तुम्हाला.
हा ना तसच सांगितलं मी त्यांना.
असं नाही ना म्हणजे तिथं आरोग्य तपासणी आहे तर तू आदी तिथं जायला पाहिजे. होतं मग तू तिथे पण उपस्थित दिसली असती आणि आज तू इथे अंगणवाडी क्रमांक चार मध्ये आली तर तू ती थे उपस्थित दिसली असती दोघी ठिकाणी मग तिला आज कसं वाट
पण काम झालं असतं बरोबर ना मॅडम.
मग मग ते आय रसलं ताई काय देईल का तुला आता वजनं.
हा ना मी ते तेच तिला म्हटलं ना सांगितलं होतं तर माझा पाय दुखत होता मी म्हणजे मसकून गेलाय तर मला पाय चालता नाही येत ना म्हणून तुला बोलवून घेत तला असं सांगते ती ताई.
नाही ठीक आहे सगळं ठीक आहे हे काही अडचण नाही तिला पण मदत केली याचं काही वाईट नाहीये. चांगलं आहे पण कसं तिथे पण तू थोडा वेळ जाऊन आली असती तर मग तुला ते पण भेटून गेलं असतं चांगलं असं.
हो ना.
ठीक आहे जा जाऊ दे अ नेक्स्ट टाइम म चांगलं बघ काय करता येईल तुला ते. आणि वजना वगैरे त्यांच्याकडून घेऊन घे आता.
हो. हो चार नंबर अंगणवाडीत चे जाले मी आणले आज जेरॉक्स करुन घेतलं म्हटलं ताई दोन दिवस चाली ये मी काय पूर्ण आता वजन व हे वजन उंची सगळं करून दिलं. तुम्हाला मदत पण केली मला पण लागतं तर म्हणून मग ताई म्हणे हो जेरोक्स करून घेऊन जा मने.
हम्म ठीक आहे ठीक आहे ठीक आहे जाऊ दे अ जाऊ दे चांगलं झालं जे झालं ते आणि ओ आ रसला ताईला विचार दे म्हणजे तिथे तिला लागणार होत मदत लागणार होती म्हणून मी तिथे गेली म्हणाव. अ तुमचं मला झेरॉक्स करायला द्या असं हा.
हो.
आणि किंवा फोटो काढून घेते म्हणा तुमचं.
हां.
काही नाही बोलणार ती देऊन देल असं वाटतय. अम्.
सांगते मी ताईला हो.
हा. किंवा आका ताईना सांग कि मला मागून दे म्हणा.
हो.
आक्काताई काही मागून देणार नाहीये. तुलाच घ्यावं लागेल ते.
हा मलाच जावं लागणार मॅडम. हम्म.
तीन मध्ये मुलं कमी आहे. असं मला वाटतं.
हो कमी आहे मॅडम तिथं. जास्त म्हणजे सहा मध्ये आणि चार मध्येच जास्त आहे.
हम्म. तीन मध्ये कमी मुलंयेत. असं मला पण वाटतं. हा तिच्याकडून फोटो काढून घे. हम्म.
हो. तसं नाहीत तर मी घरी जाऊन पण करू शकते मॅडम. कारण की तिथ संख्या कमी आहे ना.
हा हा तेच तेच म्हणलं मी. जर तिने नाही दिलं तर, घरी घरी जाऊन तुझं तुझं घेऊन टाक सगळ्यांच. वजन काटा घेऊन घे एक दिवस. कधी येते सांग मला. मी येऊन जाईल त्या दिशी. आणि करून घे सगळ्यांचं वजन. आणि मीटिंग कधी घेणारे. गरोदरस्तंधाची आणि किशोरीची.
हो मॅडम घेणार पण ना. उद्या पण सहा नंबर मध्ये आरोग्य तपासणी आहे का नाही. पण आता तपास करते मॅडम मी. सहा बाकी आहे ना. तर डॉक्टर पण सांगत होते. आ ता एक बा बाई असं सांगत होते. ते डॉ दादा असन. डॉक्टर दादा. हा. पण ते काही उद्या घेणार असं नाही सांगितलं. हो.
हम्म. ठीके. उद्या घेणार असेल तर सहा सहाचा देऊन टाक उद्या.
हा.
ह मला हे सांग. कुडपांढरी गाव वेगळं आहे की, वडगावचा पाडाये.
नाही कोडपांडरे आमचं वेगळंय. म्हणजे ना मॅडम. गाव वडगाव मध्येच सगळं आमचं आहे. पण पाडा आहे आमचा. आमचं हे पाडा आहे म्हणजे कोडपांढरी.
पाडा की गावे तेे?
पाडा आहे मॅडम. पण गावच बसले. आता किती संख्या झाली. दोन पाडे झाले आम
हा ठीके. नाही ते नाही म्हणते मी. आता आता बसलं असेल काही याचं नाही. पण आधी पाडा पाडा आहे की गावये? मी सरांना पाडा सांगितला तर ते सर लोक म्हण, सर म्हणत होते की ते पाडा नाहीय ते गाव आहे.
असं म्हणत होते का?
हम्म.
कोडपाडरी का?
ह. गावय का पाडाय तो? मला व्यवस्थित नीट सांग. तो पाडा आहे. वडगावचा पाडा आहे की गाव आहे?
पाडाचे मॅडम आमचा.
पाडाय का?
कारण की सांगू का मॅडम. आमचंय ना सगळं वडगाव मध्येच असतं ह.
हां.
ग्रामपंचायत सुद्धा आमची वडगावलाच आहे.
हा ग्रामपंचायत तर ग्रुप ग्रामपंचायत असू शकते ना.
हो.
मग अ नेमकं काय आहे ते गाव एका पाडा आहे तो.
पाडा ज मण अजूनचीच पाणी पाडा आहे बघा तिथं.
हा मी चिजपाणीच काही त्यांना सांगितलेलं नाहीये की चिज पाणीपाड आहे की काय आहे तू पण कुठेही त्याचा उल्लेख करू नको की चिस पाणीऊ पाडा आहे किंवा कोडपांढरीचा पाडा आहे काहीही बोलू नको जेव्हा अ आपल्याला सांगायचं असेल तेव्हा आपण सांगून देऊ.
हो चालेल.
ठीक आहे.
हो.
आणि बाकी काय चालू आहे मग?
बाकी काय नाही मॅडम आता मी तीन वाजताच म्हणजे पोहोचली घरी.
हां.
तिथच होती अंगणवाडी मध्येच बसली तिथंच ते वजन उंचीच ते काम केलं.
हा जेवण वगैरे केलं का नाही मग तुम्ही
झालं जेवण.
हम्म ठीक आहे. सुरेखा काय म्हणत होती का?
हा सुरेखाला पण भेटली.
हम्म, तू काय म्हणत होते आता तुम्ही,
हा तुम्ही काय म्हणजे, जेवण वगैरे झालं का तुमचे मॅडम असं,
हो ना झालं ना मुलगावला गेली होती, मी आज ते अ विजिट आहे ना आज उद्या पण विजिट आहे. हो मग विजिट चालू आहे ना, मग
कुठं आहे मॅडम मग ते आता.
ते आता म जुन्या गावांमध्ये चालू आहे, वि्जिट. अ उद्या परवा आपल्याकडे असू शकते, सर्वहे आहे हा तो विजिट म्हणजे विजिट नाही. हॆ सरवे जे जे कामं आपण केलेले आहे जे लोकांना काय काय दिलेलं आहे त्यांना त्यांच्या त्यांना भेट देतय आणि त्यांना विचारताय की काय दिल होतो. कोणी दिलं कसं माहिती पडलं. मग त्याचा फायदा काय झाला तुम्हाला हे सगळं ते विचारताय. अ आपल्या लोकांना ते, नीट व्यवस्थित सांगता आलं पाहिजे की उत्तर त्यांना देता आले पाहिजे, व्यवस्थित की, बाबा अ बायतंने हे दिलेलं होत. अ मिीटिंग झाली तेव्हा मीटिंगमध्येध्ये हे बोलण्यात आलं होत की की हे हे देणार आहे आम्ही जर, तर मग कोणाला लागणार आहे का, जे मोडल प्लॉट असेल व्हेजिटेबल प्लॉटअसेल अ.. बाजीपालाचा प्लॉट असेल, आंबावाडी असेल, किंवा किचन गार्डन जे अ परसबाग म्हणतो आपण ते जे त्या तुम्हाला कोणी सांगितलं हो, बायप देते किंवा काय झालं होतं तर, त्यांना असं सांगायचं ज की मीटिंग झाली होती, मीटिंगमध्येध्ये कि या या, गोष्टी देण्यासाठी चर्चा चालू होती तर, मी माझं नाव दिलं मग मला बाया मला हा, फायदा झाला अस, त्या व्यक्तीला सांगता आलं पाहिजे.
अस आणि आम्हाला पण सांगाल लागेल, मॅडम इथ आम माझे पण पंच्याहत्त तर लोकांना दिलंय ना, मॅडम किचन गार्डनचे
पंच्याहत्तर लोकांना ना, आत सगळ्या पंच्याहत्तर लोकांना नाही भेटणार ते म्हणजे गावातले एक- दोन -तीन लोकांनाच भेटणार पण त्यांना तेच सांगता आलं पाहिजे की की हा, फायदा आम्हाला झाला. त्यानी खरं झालय आपण केलंय, काम दिलंय सगळ्यांना
हम,
नीट समजाव, बाकी काय चाललंय मग
हा, आता काही नाही मॅडम आता ते, रजिस्टर घेऊन बसली होती मी.
हम्म, आणि मी तुला काम सांगितलेलं बघ ते पण झालं पाहिजे.
हो, मॅडम बाकी आहे ते पण माझ.
तिकडे एखादं रजिस्टर आहे का? खाली पूर्ण काही लिहिलेलं नाही आहे खाली वही वही वगैरे असं काही आहे का? तुझ्याकड ठीक आहे. मग मीच मी जेव्हा येईल ना, तुझ्याकडे तुला मी ना, लसीकरणच पूर्ण आखून देईल. हा, आणि मग त्याच्यामध्ये सगळ्याच लसीकरण पाहिजे, मग मला आता होय, त्याच्या त्या रजिस्टरमध्ये नाही. हा, स्तनदा माता प्लस जे मुलं आहेत ना, मुलं सगळ्यांचेच.
हाऊ,
आपण काम करत होतो. तेव्हापासून जे अ शून्य ते दोन वर्ष जे मुल आहेत. त्यांचे जे लसीकरण आहे. ते आपल्या आपल्याला लागणार आहे. सगळेच हा,
हो, मॅडम
हम्म, ठीक आहे चालेल मग करेल, मी तुला नंतर फोन.
हो, मॅडम चालेल ठीक आहे.